अंल र.
हा, बोल की.
काय रालंय आज.
हॅलो, आ ब्लाऊज गोळा करून ठेवालोय लोले यांचं गिऱ्हाईकचं.
हा हा हा, काय येणार आहेत न्यहला.
होय आता येणार कीन यायला फोन केल तो कि ते त्याला आई ग.
हम्म हम्म हम्म कधी बसणार आहेत.
हम
मीटिंग ला कधी बसणार हेत.
काय माहिती आता कधी बसतात ते. ह
हम्म हम्म हम्म फोटात दुखायचं कमी आल.
दुखलय की बाई ओळाल आवाज येई नका काय तुला. एवरी हम्म. इना
नाही.
हम्म हम्म दुकालेलंयई काय सांगू तुला.
मग गोळ्या घेतल्यास नव.
रात्री फक्त घेतल्या.
म रात्री मागून घेतली असती.
त वय अर्धी घेतलो गं. हम्म.
एक घ्यायची.
हम्म.
एक घ्यायची ग.
नाही आर्धी होती ती घेतलो आता ग रात्री. मला वाटलं कमी आलंय जर दुपारपसन दुकालास की पोटात. तवरादा मान दुखल्या हम्म. अ.
झोपायचं म.
स्वयंपाक कोणी करायचा झोपल्यावर. हम्म.
हावता ह्याचा फोन आला नाही.
नाही रात्री आलता की.
हम्म हम्म आण ते गाडीचं काय झालं.
बुधवारी देतो म्हणालाय.
नक्की काय?
हम्म. हम अ् अच्छा.
कुठला पिक्चर बघायलास.
ह्यो बागवान ह्यो लावलाय.
हम्म हम्म हम्म.
काय करायलेस तू सकाळी आलता की पोहचलो मंग.
परत
नाही. झोपणार होती ती जीवुन. आणि मशीनला धुन लावली म्या हाताला धुवत बसल्या.
कोण मावशी.
आवर आई अशी म्हणाल ती मशीनला लावुया. फरशापासून काढली मावशी न, तोपर्यंत हे निलेश ने अंघोळ केलीत.
हम्म हम्म.
पामाने ते आंघोळ केली आंघोळ झाल्यावर आईनं देव पूजा केली चहा पिली देव पूजा मावशीनं आकरा वाजता अंघोळ केली, चहा पिली.
हम्म आता काय काम हाइत त्यांना दिवसभर तेच करायचं.
तेन स्वयंपाक केल्या वाडतं मग तेच म्हटलं स्वयंपाक करा जेवा आणि झोपा म्हटलं. मामा काय सकाळी सातलाचं गेलता ड्युटीला.
हम्म. मग?
काय नाही. जेवायला काय करायचं?
मी पण तेच विचारालतो. काय करतीस?
अ झोप आल्या बाई लई.
म झोपायच.
पाटीत दुकालंय.
दुपारी तीन वाजून ब्लाऊजच सोडलो ते सुळसुळीत कापड होतं येतय बाई शिवायला. दुकालतं मग तसच जरा जरा शिवलो. तीन वाजले ते ब्लाऊज शीवायला मग जा आता एक तासभर झोपलो खरं झोप पण लागली नाही. फटाकड्या कशाच्या उवडालात? फटाकड्या कशाच्या उडाल्यात?
काय माहिती कशाच्या उडाल्यात.
हम्म.
हं.
जेवायला काय केलं आता?
काय करू? तेच काय करायचं समजना. अक्का मसूर करू, भाकरी अक्का मसूर?
हम्म चालतय.
आता मेहंदी हाय उद्या मंग आणि वटानं घालाय पाहिजेत इथं.
भिंडी करणार?
होय आ. नाहीतर आत्ता झुरप्या करत्यात झुरप्या करता आता ग.
हम्म.
भात झूणका आणि भाकरी.
हम्म. भाकरी कडक कर मला. हा. हॅलो हॅलो. हॅलो थांब करते थांब.